हा येतोय येतोय. हा बोल
आवाज येते का मुलं आ
ह
तर मला कर्करीथे राहा. बोल बोल अजून काय चालू आहे हा.
न
अरे आवाज नाही येतती नीट. असं आहे का बर हा आता बोलातावर.
हां येतोय का आवाज आता हॅलो.
हम आता येतोय आवाज बोल ना बोल ना आता
हा अर मनल माच कतीे आ
हम्म काय होरतय.
ह
नाहीय नाही.
ल होत कालो
गावाकडं का बघ काय करतो गावाकड
काय नाही आता
शेतात चालला. हम्म काय पीक काय टाकले शकात.
तू सांग.
का नाही आलू जरा बोललो म्हण म्हणल बावाला बोल करू कॉल येईल. काय करतेय काही नाही. तू सांग तुझ काय खाली
काही नाही हो चांगलं झाले माझं सगळं.
हम्म काय सुट्ट्या झाले का? चांगलं चांगलं.
हम्म तुझं काय झालं. मग कधी लागतो तुला सुुट्ट्या
आ
कधी लागणार तुला सुट्ट्या
मला लागायला वेळ सुट
हस आहे का? हम
आलो जरा गचवर रंडं म्हटलं पाऊ काय चालूवर
हम्
चांगलं वारं सुटले पावसाळ्याच गारटंड मस्त वाटत बाकी तुझ काय चाल
काही नाही भाऊ आता माझे ट्युशन आलं होतं मी
हम् किती वाजत अस ट्युशन
मझे म माझे भाचे ट्युशन माझे याला घेऊन आल त ट्युशन
असं आहे का
हा मला तर सुट्ट आहे ना मला सुट्ट्या आहे ना मी गावाकडे आलोय हा हा
अजून काय चालू
काही नाही भो आत्ता जेला जेवण केला झोपलो होत थोडासा त्याच्यात तितक्यात तुझा फोन आला आजेव गल तो दोडक्याची भाजी खाल्ली पोई वरन भात लणजी
अस् अस्त
हम्म
बाकी
बाकी काही नाही
आमच्या इथं वर काम चालू जरा ते काम पाहायला आलो सध्या तेच आवाज चालू ख कुरकुरकर कामामुळे उलत माहिती ते कसं राहात चाले आता उद्या परवा पेंट होऊन जाईल
हम्म
मग बनवून जाईल रूम माझी मस्त पैकी